आणली का भीमा.
हा आली बाई आत्ताच आले लगी. आता येईन आता गल्ली ना हिंडन आता.
अरे देवा अशी करती की काय ती?
हा बा ऐकातच नाही लगे असं वाटतं का काय कर काही नाही तिल बोललं तर राग येते तिला आणला का. पोट घेऊन जाते काय करा आता सांगा बर का तुम्ही.
उलटी टांगली दे अन मिरच्या लावा खालून धुरी.
खरजथच करते आता उद्या
जीवकात येऊन जातो ना काय कर
हाव ना बाई जीवगाठीस आंटे लगे जीव गाठीस आणते.
लय कंटाळा येतो बाई या पोरी पुढे काय.
तुमचा दादू काय करतोय का.
आमचा दादू खेळून राहिला.
हो का रडतोक काय लय?
हा जरा किरकिरच करून राहिला दोन तीन.
भाजी काय केली मग आले मी जुमच सरा वाढतो.
भाजी काय केलीये बाई?
भाजी करायची बाई अजून. थांबालाव
काय खोटं बोलतीया, भाजी करायचे म्हणे अन केली भी. तुम्हाला वाटत का तुम्हाला वाटत का? ही मागायला येते काय काय आणू.
अहो तुम्ही थांबा बाई.
नका औ माय आस नक् कव जा हो.
बरं ठीक आहे ठेवा, ए बोल जान मग.